काय करा लाईस.
काय नाही चहा प्या लागले आता.
हम्, स्वयंपाक.
जेवण काही नाही बघ आज जेवायला कोण नाही आहेत हेनी चाललेत बाहेर.
हम.
मला काय म्हंणले येताना बिर्याणी
होय.
काही नाही, तब लाईट गेल्या अभ्यास म्हंटलं लाईट गेल्या. लाईट नाही
होय.
हम्
माझा स्वयंपाक करायचाय आता, आता भात लावलाय. पीठ मळून ठेवलंय.
हम्म, बाळ.
बाळ आहे. बसलय.
हम् आणि बाकीच आवरलं सगळं?
बाकीचं काय अजून आवरायचंय भाजीचा मेन्यू ठरायचाय अजून
का आज काय बुधवार
हम्. आज काय नॉनव्हेज नाही व्हेजच आहे.
का? अंड्याची आमटी करायची तेवढीच जराशी
अंडे आमच्यात जास्त आवडत नाहीत.
अंड्याच्या पोळ्या, भुर्जी तेन काय आवडत नाही?
जास्त नाही
हम्. गुड्डीला बघून आलीस काय नाईस? गुड्डीला बघून आलीस काय नाईस?
बगून आलो की.
हम. छान झालंय बाळ.
व्हय.
हम
दावाखन्यातच गेलंतो परवा.
दिलीस ते शाल? हम हम. डिस्चार्ज कधी होता तिचा? काय माहिती नाही. आजच हूता वय?
व्हय. गेली आसल आता घरात. आज आज दुपारी देनार हाय म्हटलेली.
हम हम. मी काय, फोन केलो नाही आज तिकड
हम, मग?
आज पाचवी होती वाटत बाळाची
आज? कधी झाल्या आठरा तारखेला? आठरा, एकोणीस, वीस, एकवीस, बावीस हम. आज पाचवा दिवस. हम्. म?
काय नाई.
तु एकदाच जाऊन आलीस काय?
मी एकाच दिवशी दोन दा जाऊन आलोय.
होय?
बाळाच तोंड बगितल्यावर मी यांना सांगितलेले येताना सुटे पैसे घेऊन या म्हणून आणि आलेच नहित. मग नंतरन परत हेनी आल्यावर नंतरन हेनी आणि म्हटले चल जाऊन येऊया म्हणून
हम.
आस केल र ये काय नाही?
ठेवू काय? येणार हाय म्हटलेली तिजा पण काय थायरॉइड वाढलाय आणि
होय मोरेच्यात येणार हाय म्हणली ती मला पण, फोन केलेला मी
ते नाही तिकडचं दाकवली.
तिकडच दाखवली हा हा.
आजच दाखवून आलीया वाडतं. आज म्हणालती डोक लई
पॉईंट काय म्हटली ते किती झालं.
हम् वाढलाय वाटत लई?
हम्म गोळ्या खात नाही आगावपणा मधनच. कमी झालं की गोळ्या कुठं ते शेनाचा वास येतोय आणि हेचा वास येतो आसं कमी होतय व्हय ते?
मध्येच बंद करत्या गोळ्या.
नाहीतर काय एक सरळ पटक्यात चालू करत नाही.
आणि आधे मध्ये खा म्हटलं कनी मग वाढूपर्यंत वाट बघत बसत्या वा ढलं की म आणि हे दुकालय, ते दुखालय.
मग मी तसच करते आता मी अजिबात गोळ्याच चुकवत नाही मी पंधरा दिवसाच्या गोळ्या आस तवाच सांगतोय मी दोन दिवसाच्या गोळ्या राहिल्यात, चार दिवसाच्या राहिल्यात म्हणून.
हम्म
तव्हा कुठ ते बरोबर टाइम टाइम परवा राई दिदीकडे गेलतो सोनी दीदीकड. तव्हा आणलोय ब गोळ्या जाऊन
तेच म्हटलं तिला इकडं काम न्हायला येतीयास तव्हा आठवण करायचं तुझ्या तू.
हम्म.
मम्मीला फोन केलेला ते भक्ती मॅडम नंबर पाहिजे हो म्हणून काल जरा
काय झालं?
फोन केली आता उद्या जाणार आहे त्या भक्ती मॅडमकड.
का?
म ते आमच्या पोरीत महिला उद्योजकतेच विषय गं.
हा हा.
मग ते महिला उद्योगजका कोण कोण ज्याचा यशस्वीरित्या उद्योग चालू आहे आशा महिला उद्योजकांना वि आसत्या त्यांची परमिशन आसेल पोरींना गाईड करू शकतात मग त्याच्यासाठी आम्हाला एन. जी. ओ आणि लिंकिंग कराय लागतय त्याच्यासोब तयार होत्या काय बघतो
किती?
तर मम्मीचच केलं आसतं.
हम्म.
त्या मॅडम म्हलात सोड या म्हणून मग आज जायचं हो त भेटायला आज पण गेलो नाही आता उद्या जाताना फोन करून जातो.
हम्म.
आता पण विचारतो एक हाईत तेरा पोरी हाईत.
तू होम सायन्सचं शिकवत्यास ना? हॅलो मम्मी सोयाबीन होत नव्हं? अंड्याची चालतय. गिरवी कर कल पन्नास रुपये झालं व्हय? हम्म पन्नाच बास होतय व्हय? झाले